हॅलो!
हा बोला.
त हं आपण आपले जे परंपरा आहेत. अ म्हणजे महाराष्ट्राच्या. अं त्याच्याबद्दल बोलूया, जसं की अ दिवाळी.
हा!
दिवाळीचा हा जो सण आहे, अ आपल्या इथं म्हणजे पूर्ण भारतातच सगळेच जण सा-साजरा करतात, पण आप पल्या महाराष्ट्राचं काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला माहिती आहे?
महाराष्ट्रात कस आहे.
हा!
ते बाहेर लोकं साजरे करतात, तसं महाराष्ट्रात होत नाही. ते बाहेरच्या पेक्षा म्हणजे चांगलं महाराष्ट्रात करतात, नवीन कपडे. तो दिवाळीचा एक दिवस असा असतो की घरात सर्व साहित्य नवीन ये ते कपडे असू द्यात, घरातलं काही वस्तू असू द्यात.
हा!
ते पाच दिवस दिवाळीचा.
अच्छा, हा दिवाळीचे पाच दिवस.
आमच्या इकड तर, आमच्या इकड दिवाळीचे. तयारी कमीत, कमी एक महिना आधी तयार करणत्यात करंज्या लाडू.
चकल्या हे वगैरे एक फराळाच करायला, चिवडा वगैरे. मग त्याच्या त्यानंत तर खरेदीची तयारी, खरेदीलाच एक दोन दिवस जाता. ते कपडे घरात वगैरे ते लक्ष्मी फोटो आणि आपल्याकडे सगळ्यात भारी परंपरा म्हणजे झाडूला पुजणं.
अच्छा
लक्ष्मी मानली जाते ना आपल्याकडे झाडू ला
हो हो हो
हम्म
तुम्हाला माहिती नसेल तर सांगते झाडू ला क नई पूर्ण म्हणजे निदान उत्तर भारतामध्ये सुद्धा पूजले जाते. तीकडे पण लोक नवीन झाडू खरेदी करतात. कारण झाडूला लक्ष्मी मानतात आणि अ लक्ष्मी मानली जाते तीच्यामुळे त्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी ना तिकडे पण अ हे केलं जातं त्याची पूजा केली जाते कारण आम्ही तिकडे होतो अ बरीच वर्ष. त्याच्यामुळ तिथे मी बघितलयं की तिथ पण लोक म्हणलं तीची पूजा करतात झाडूची नवीन झाडू खरेदी केल जात त्याची पूजा केली जाते. लक्ष्मीचा फोटो वगैरे पुजला जातो म्हणजे हे आपल्या अं भारतीयांची खास वैशिष्ट्यच म्हणावं लागेल की आपण सण सण सुद्धा खूप उत्साहने साजरा करतो आणि आमच्या घरात सांगायचं झालं तर अ पंधरा वीस दिवस एक महिन्या अगोदर त्याची तयारी चालू होते पहिल्यांदा सगळं घर साप करावं लागत स्वच्छ करावं लागतं. आपल्या खरंतर या नोकरी मधून वेळ काढून मम्मी ते सगळं करत असते घर साफ करायचं नंतर मग दिवाळीचं आपण कसं कर तो सगळी मिठाई घरातच बनवली जाते आपल्या आपल्याकडं अ आपल्या महाराष्ट्रात. अ हे पण आपलं एक हे पण आपली परंपराच आहे तसं बघायला गेलं तर की आपण सगळी मिठाई घरात बनवतो. बाहेरची लोक काय करतात विकत आणतात. तसं आपल्याकड नसतं आपण सगळी मिठाई घरात बनवतो मग त्याची तयारी महिनाभर अदोगरच करावी लागते अ सामान भरण्या पासून मग ते कर ते पदार्थ बनवायचा. ते बनवण्यासाठी शेजऱ्यांना बोलवायचं कारण आपण ते बनवतो त्याच आपण कस ज्यादा प्रमाणात बनवतो मिठाई ती त्याच्यामुळ आपल्याला दुसऱ्यांची मदत पण घ्यावी लागते म्हणजे मी घ घेते मदत मग सगळ्यांची शेजऱ्यांची वगैरे थोडफार आणि मग करते. नोकरीच्या हेच्यातून पण आणि नवीन कपडे खरेदी करायची दोन दिवस अगोदर
बर
आणि दिवाळीच्या दिवशी जे पहिलं जे अभ्यंग स्नान असतय. ते आपण उटणा वगैरे लावतो आणि पहिली आंघोळ केली जाते. ते म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना पहिली अंघोळ दुसरी अंघोळ लक्ष्मीपूजन परत भाऊबीज म भाऊबीजेला भावाला ओवळलं जात. परत त्यांना जे आपण बनवलेली मिठाई असते ते मी त्यांना देते माझ्या आईवडिलांना भावंडां वगैरे ते
हम्म.
च्याकडून आणि तिकडून बनवलेली मिठाई आम्हाला दिली जाते. अ म्हणजे सगळीकडे आनंदी आनंदीच असतो, म्हणजे सण हा एक उत्साहाचा अ उत्सवच असतो वगैर, तर उत्सव म्हणजे कसा आपण खूप उत्साहानं साजरा करतो, आन आपण खर्च करताना पण मागं पुढं बघत नाही. तुमचं कसं साजरा होतोय सण मग तुमच्या घरात?
आमच्या इकडं त सेम तुमच्यासारखाच. पहिला मग आपण त्यात म्हणजे एवढं काय हे म्हणजे मदत करत नाही खरं, मम्मी तेन घरातली करते. पहिला घर झाडून घेणे ते भांडी धुनं, मग आम्हाला घेऊन जे घरात जे काय असल ते, बेडशीट वगैरे ते धुवायला नदीवर घेऊन जाणार. त्यात पण खूप मजा, पाचला सकाळी उठायचं. ते वाळू दुपारचं जेवण तेन तिथंच करून नदीवर, म्हणजे आम्ही कसं ग्रामीण भागात आहेत ना आम्हाला इकडे नदी, बोर हे बरं पडतंय कपडे वगैरे धुवायला, हम्म म ते सगळं करून येऊन, बसून मग आणि एक दोन दिवसानं मम्मी देन ते काय असल ते लाडू, चकली, चिवडा. तुम्हाला अक्षरशः सांगतो जे लाडूला जी बुंदी लागते, ती सुद्धा आमच्या घरात तयार
हा तेच ना, आपण सगळे मिठाई घरातच बनवतो, आपण कुठलाच पदार् त विकत आणत नाही, ही आपली खरी खास वैशिष्ट्य अन आपली परंपराच ए जे आपण पहिल्यापासून जपली आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की रांगोळी काढणे.
हा ते एक महत्वाचं आहे, रांगोळी जर दारात असली, हम्म रांग गोळी दारात असली तर, सण असा साजरा केल्यागत वाट जर रांघोळी दारात नसली तर, असं सण सुनसुन वाटतंय सगळं.
हा मग ते, हा ते पण आपलं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रीयन लोकांचं. आणि ती पण आपली परंपराच म्हणायला पाहिजे, कारण अ रांगोळी मला अस वाटते की आपणच काढतो, आणि एक दुसरं म्हणजे दक्षिण भारतात एक रांगोळी काढतात. ती लोकं पण रांगोळी वगैरे काढायला खूप पुढे असतात, जसं की तेलंगणा ची म्हणा की चेन्नईची वगैरे ते लोकं पण काढतात, पण मला असं अ म्हणजे मी बघितले तर ती सुरुवात आपल्या कडूनच झालीय. आपल्या लोकांकडून सा म्हणजे रांगोळी
सणवार असलं की ज्यादा मोठी रांगोळी काढली जाते, पण रोजच रांगोळी घालायची प्रथा आहे आपल्याकडे.
हा हा, आपल्या महाराष्ट्रात ती कसं रोज रोज काढायची सवयच आहे सगळ्यास्नी.
हम्म.
चा हम्म.
तसं बघायला गेलं तर मला रांगोळी येत नाही. आणि मी रांगोळी काढत पण नाही, हा कारण मला अ ड्रॉंइंग येते, म्हणजे चित्रकला येते मला अ पण मी व त्र चित्र काढते, व्यक्तिचित्र असतं ना ते काढते, मला असं नक्षीकाम वगैरे करणं‌ अ असलं काही जमत नाही जास्त करून. त्याच्यामुळं मग ती उठल्यानंतर आता आज कुठली अ म्हणजे रांगोळी काढायची उद्या कुठली काढायची? असं होत जात आणि मग ते अपार्टमेंट ज्या असतात इमारती ज्या असतात मोठ्या- मोठ्या त्याच्यामध्ये आपल्याला अंगण पण नसते त्या अंगण नसल्यामुळे आता रांगोळी काढायची कुठं? हा पण प्रश्न पडतो.
हम्म, हे आता म्हणजे आता एक हे चार पाच वर्ष कसे झाले. ते रांगोळी तयार आपल्याला भेटती माहितीय नव्ह. तयार रांगोळी फक्त नुसत दारात ठेवायची दिवसभर संध्याकाळ झाली की काढून आणि घरात परत ठेवायची हे एक आताच नविन निघालय म्हणजे कसं जे अपार्टमेंट मध्ये रहातात त्यांच्यासाठी हे बरं हाय.
कस अपार्टमेंटच्या मध्ये राहणारे आता जर त्यांच्या दारात रांगोळी काढली तर जिना असणार ना समोर?
हो!
हॅलो हा, म्हणजे जिन्यावरन खाली वर करताना ती रांगो
हा हा!
पुसून जाते पायान त्यामुळे ते एक भारी झाले
हा तेच आहे मग ते तरी पण अ आता आपण इथे बोलत होतो की तुमच्या वरी दिवाळी तुम्ही साजर कसं करता? कारण आता हे झाले लेडीजची गोष्ट मी सांगितली जी जेंट्स म्हणून तुम्ही काय कर
हम्म जेन्टस म्हणून आमचं काय? जेन्स म्हणणार बघा, आमचे आता जे घर बाजार आहे तो आम्हीच आणून देणार. घरात आणून द्यायचा मग. मम्मी तेन करणार ती बाजार वगैरे स सगळं आणून द्यायचा मग तिथंन कपड्याच माझे, पप्पा किंवा भाऊ, सगळ्याचीं कपडे माझ्या कडच मी खरेदीला सगळ्यांनी घेऊन जाणार
अच्छा!
कसं हाय दिवाळीचा जो महिना असतोय त्या दिवशी घरात जेवण आमच्यात एक -एक आठवडाच फक्त करतील असं मला तर वाटत नाही तर ते फराळ. बाहेर खरेदीला गेल तिथ खाणं हे असं होऊन जातय सगळ आणि सगळयांत जसं मज्जेची गोष्ट म्हणजे पोरांचा अभ्यास शाळेचा या दिवाळीच्या परेड मध्ये सगळ एन्जॉय करत्यात आणि ज्यावेळी सुट्टी संपत येईल त्यावेळी तो अभ्यासाच्या नादा लागेल त्यावेळी काही पूर्ण नसणार त्यावेळी मग मम्मी करून दे पप्पा करुन दे ये दादा कर, माझी जी म्हणजे माझी काकाची मुला आहे ती तशी कर
अच्छा, म्हणजे त्यांचा अभ्यास तुम्ही करता?
आ अन का दिवाळीचे म्हणजे जे दिवस असत्यात ते तिन्ही त्यात खेळून वगैरे घालवत्यात ज्यावेळी शाळा चालू होणार त्यावेळी त्यन्सनी आठवणार, अभ्यास करायचाय दिवाळीचा लय राहीलाय असं असं म तुमचं कसं असते म्हणजे या बाबतीत मत
अ नाही मुलांना दिवाळीचा अभ्यास तर खूपच दिलेला असतोय कारण शिक्षक लोकांना वाटते की मुलांनी फक्त खेळण्यामध्ये फटाके वाजवण्यामध्ये आणि
हम्म
म्हणजे मजा खेळ, मजा, मोज मस्ती करण्यापेक्षा थोडासा अभ्यास पण करावा म्हणून अभ्यास केला जातो, पण मुल दुर्लक्ष करतात मुलं काही करत नाही ते फ फटाके उडवण्यामध्ये खूप हे असतात व्यस्त असतात आणि फराळ खाण्यामध्ये इकडे -तिकडे फिरणे अस त्यां नवीन कपडे मिळालेले असतात. सगळ नविन नविन असल्यामुळे कसं? त्यांना पण अशी खूप उत्सुकता असते आणि दिवाळीची वाट सगळेच बघतात, असं मला वाटतंय. सगळीच लोक आपण दिवाळीची वाट बघत बसतोय, कारण दिवाळी हा आपल्यासाठी खूप मोठा सण मानला जातो ना.
हम्म, मी कस आहे ते ते आपल्याला एक ते चार आमच्या इकडे कस असते तुळशी असते.
अच्छा
हम्म दिवाळीत, ते तुळशीवर हा. कसं असतय, दिवाळी झाल्यावर एक पाच दिवसान ते तुळशी विवाह येतंय त्या दिव शी एक म्हणजे कुठल्या तर मुलग्याला असं उभा करायचं पूर्ण आपल्या घ घरात कस लग्नाचा कार्यक्रम असत तो, तस साजरा करतात आमच्या सगळ हार वगैरे त्या तुळशीला सजवायचं. असे चार तुळशीला ते म्हणजे, त्याचा मुकोटा करून कानात नथ, नाकात नथ सॉरी ना
अच्छा, अच्छा मग मला हे सांगा की, तुम्हाला तुमच्या दिवाळीच्या ह्याच्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट आहे, ती तुम्ही अजूनपर्यंत जपली आहे? तुम्ही करताय तुमच्या घरात झाडूत पण आणतोच अजून, हा-हा झाडू आपण आणतो आणि पूजा करतोय हा.
झाडु आणतो, म्हणजे आमच्यात पूजेचं साहित्य सांगतो हा तुम्हाला
हा हा
आम्ही झाडु आणतो, म्हणजे ज्या दिवशी पुजणार त्या दिवशी, ज्या जागेवर पुजणार ती जागा स्वच्छ म्हणजे स्वच्छ करून घ्यायची, मग ती चौरंग आणय चौरंग वर एक कापड टाकतो ते हिरवा, त्याच्यावर तांदूळ तांदळावरती पितळ्याची कळस, त्याच्यात एक नारळ, त्या नारळ त्या कळशीत अस पानं घालतात आपलं खाऊची पानं की खाऊची पानं त्यामध्ये घालतात मग त्या ला आपलं नारळाला हे मंगळसुत्र घालतात ना
हम्म.
आमच्याकडे ते मंगळसूत्र घालतात, मग माग लक्ष्मीचा फो फोटो म्हणजे फळं फ्रंटला पाच फळं परत काय घरात कॅश असेल तेवढी ती कॅश ठेवायची.
हा. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत खूप हे ना उत्साहान साजरा करता. अ ठीक आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करू मग? हॅलो
हा हा ओ
त अ मी थोड्या वेळानी कॉल करते मग हा.
हा-हा ओके.